हॅलो
हा हॅलो
हा बोला ना.
हा काय करताय?
काय नाही आता मुलाचा अभ्यास घेेत बसले होते. त्याची एक्झाम चालू आहे ना बोला.
हो तुमच मुलं लहान आहे?
नाही नाही मोठा आहे तो सिक्स्थमध्ये
अच्छा हां
हम्म
ह आता तुम्ही कुठे राहतात?
आत्ता सध्या मी पुण्यातच राहते तुम्ही कुठे राहतात?
मी मुंबईत राहते. पण तसं बघायला गेलो की पुण्या म्हणजे चांगला सिटी आहे की नाही?
हो हो हो
हम्म
इथलं वातावरण पण छान आहे फिरायला भरपूर आहे म्हणजे अस त कोणी आलं तरी पुणे त्यांना सूट करतं असं वा
म्हणजे तो गावी आहे की सिटी आहे असं आहे की काय?
नाही मी म्हणजे गाव तसं म्हणायला जास्त दूर नाहीये. पुणे जे मेन पुणे आहे इथून. एक अर्धा तासामध्ये तुम्ही गाडीवर जातात मी सध्या इकडे आहे. आपलं सिंहग रोडला.
हा हा ह.
हो सिहगड साईड नाही हो हो थोडासा टेकऱ्या टेकऱ्या. चा भाग आहे परिसरास वर खाली उंचा जरा.
अच्छा हम्म हम् बरोबर मग बरं आहे ना चांगलंय.
आहे ना तिथ फिरण्यासारखे बापरे खूप लोक असतात आता पावसाळ्यात तेवढी गर्दी गर्दी असते नंतर हिवळ्यात गर्दी असते उन्हा्यात तेवढं थोडस कमी असत हा ह ह आमच्या इकडे शनिवारवाडा आहे. नंतर तुळशीबाग आहे तुम्हाला तर माहिती असेल तुम्ही कदा बघितला असेल युट्यूबमध्ये वगैरे नाही का.
हा हा हा.
हम्म हम्म हम्म. मग जात असतो कधी गेलो गावात की हा हा. तुमच्याकडे पण फिरण्यासारखं भरपूर असेल ना.
हा तिथं आहे तसं सिटीमध्येध्ये खूप आहे भरपूर म्हणजे गेट ऑफ इंडिया जु चोपाट क अ मरन ड्राय वगैरे अलिबाग वगैरे तस फिरायला खूप आहे असं.
ह ह ह तुमच्या मुंबई पासून अलिबाग वगैरे जवळ आहे का?
हा म्हणजे जवळ बोलले तो असं काही जवळ नाही आहे जास्त. पण म्हणजे तेच. आपल्यालाकडे स सिस्टम आहे म्हणजे सुविधा आहे आपल्याकडे आता. तर आपण एक तासात जाऊ शकतो आणि यायला एक तास लागते असंय व त्या बोटमध्येध्ये जायला ट्रेन मध्ये पण जाऊ शकतो असं आहे. तर म्हणजे ट्रेन मध्ये थोडा टाइम लागतो आणि तिथे बोट मध्ये गे
नाही हो.
नाही हा म्हणजे आपण पिकनिक दिस... स्पोर्ट्स असते ना आपलं सॅटरडे संडे किवा किंवा... म्हणजे काय हॉलिडे वगैरे असेल तर आपल्याला फिरायला जायचे कि बाबा टाइमपास करायच. ते असस ग्रुप सपो सपो सोबत तर जायचं सकाळी लव.. खरच हा. माथेरान वगैरे आहे आमचे खूप आहे. ते तर आम्ही किती वेळ गेलोय म्हणजे आमचा काही ग्रुप हे ना. तर आम्ही काय दरवेळीसाठी. सडे संडे आम्ही राहिल घरी राहायचेच नाही असं पहिला आधी... आता काय लग्न झालंय आणि मुलेअ मुल जालय ना मला. छोटा म्हणून त्या त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. नाहीत आम्ही दरवेळ हप्त्याला जायचो फिरायला. स हम.. तेथे म्हणजे चांगलं चांगलं आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा तस अ वडापाव वगैरे भेल आहे. ह् चाट पापडी हेक ना. हा पाणीपुरी वगैरे आहे, तस फेमस हे.
वाव वाव किती छान लागतो पण छान ह एक वेळा आम्ही आलो होतो. तो मुंबईमध्ये खाल्ला होता आणि डोसा वगैरे. चौपाटीवर किती छान मिळत ना त्या रस्त्यांवर.
पाटीवरची.
हो आणि तेव्हा दोन वर्षापूर्वी त खूप स्वस्त होत आता महाग झाल असेल. कदाचित झालय ना हं ह बाप रे पन्नास रूप... पे चाळीस रुपये प्लेट वाव खूप मस्त. मज्जा आली होती तेव्हा हम्म. हो पैसा बसून खरंच आहे आणि टेस्ट पण खूप सुंदर अ. आमच्या इकडे हि टेस्ट असते. पण मग पैसे जास्त असतात, कम्पेअर टू मुंबईच्या तुमच्याकडे पैसाच... पण रिजनेबल असते कारण की म्हणजे तेवढे दुकानं वगैरे पण अवलेबल आहेत ना. तस आमच्याकडे नाहीे आमच्याकडे शॉप्स पण कमी हे एवढं कोणी डबे वगैरे.. पण सिस्टीम नाही आहे ना इथ मग फक्त मोठीे मोठीे हॉटेल्स आणि मग त्याच्यामध्ये ते विकतात. किंवा गाड्या आपण म्हटल्या तरी ते रेट तर जास्तच ठेवणार. कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे तुमच्याकडे मस्त आहे. मेणी वडापाव हे ते स्ट्रीट फूड तर एकदम फेमस. मला खूप आवडत बाबा अआआ तुम्ही म तुम्हीआप... त्यातून वगैरे एक दोन दिवस बाहेरच राहत असाल ना.
अरे आम्ही जर सॅटर्डे संडे बाहेरच राहायचो आम्ही घरी जायचोच नाही. पण आता काय मुलगा झालाय ना अ म्हणजे तो लहान हे अजून. म्हणून तर त्यासाठी व काय तो लगेच आजारी पडतो म्हणून आम्ही जात... जास्त झाात नाही पहिला आम्ही जायचो खूप हम्.. माझे काय कॉलेजचे फ्रेंड सर्कल हे ना ऑफिसचे ते.. फ्रेंड सर्कल वेगैरा. आ आम्ही एक दिवस पण राहिला अस असं आहे हम् ह्..
म स्त
म्हणजे आपल्याला लाईफ मध्ये एंजॉय होत तरी पाहिजेच हे की नाही म्हणजे आपण लाईफ मध्ये आलो एन्जॉय नाही केलं तर काय म्हण
मुंबईची लोक खूप खूप एन्जॉय करतात त मी बघितलंय ना म्हणजे इकडे एवढं नाही पुण्यामध्ये कोणी एव जास्त मणाशी बोलत नाही पण ती कशी लोकं खूप सॉफ्ट... तस बोलतात पण आणि एकमेकांना थोड समजून पण घेतात सपोर्टहीछान करतात हो.
हा.
कारण की मी एकदा आले होते ना माझ्या बहिणीकडे माझी बहीण मुंबईला राहायची आधी आता ती पुण्यात शिफ्ट झाली. तेव्हा आली होती तर बघितल होत. तर लोकलमध्ये वगैरे पण लोकांच बोलण ते ऑब्झर्व केल होत बऱ्यापैकी. छान हे हणजे अस. आणि हेल्पिंग पण आहेत खूप एकमेकांना मदत करणं वगैरे असं पुण्यामध्ये एवढा प्रकार नाहीय तंस बघायला गेलं तर नाही का ह आणि बापरे काही गोष्टी ते इतक्या एन्जॉय करतात ना दहीहंडी वगैरे पण ते लोकलमध्येध्ये सेलिब्रेट करतात तुम्ही राईट
हा हो
छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सण आता आता कोणी ऑफिसमध्येध आहे त्याला नाही जमत ये सण लोकलमध्ये सुद्धा सेलिब्रेट करतात ही केवढी मोठी गोष्ट ना आपली संस्कृती जपतात सण सेलिब्रेट करतात लोकलमध्ये खरंच खूप छान गोष्ट ही तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे
हम्म तेच तर न
मस्तय खरंच सगळे सण वगैरे पण तुम्हाला सेलिब्रेट करायला अस मस्त आवडतय ना
हा आणि सगळे फेस्टिवल हा तिथे सेलिब्रेट करत अस नाही आहे की हा कोणता फेस्टिवल नाही आहे क सेलिब्रेट नाही करा सगळ्या फेस्टिवल सेलिब्रेट करता हम्मम
एकदम मस्त तो प्रकार मला खूप आवडला तुमचा
पुण्याला मी ऐकल की किल्ले वगैरे आहे ते आपले शिवाजी महाराज वगैरे
हो सिंहगड सिंहगड मी तेच म्हटलं तुम्हाला आमच्या एरियाच्या साईडलाच आहे थोडस सात एक किलोमीटर दुराचा आहे सिंहगड किल्ला मस्त आहे तो खूप खूप लोक ण्यासाठी पर्यटन स्थळ चालूच असतं अगदी ते बंद कदिच नाही पडत आणि हम्म आणि दुसरं बघायला गेलं तर अजून अ दुसरे आपले कोकण साईडचे किल्ले ते पण पुण्यापासून जास्त दूर नाहीये ना
हा हा हा हा ते पण ह तसं मी गेली तिथे म्हणजे कोकण ला गोवाला इथे रत्नागिरी वगैरे ह त्या साईडला पण मी गेली आहे तसं माझी काय फॅमिली आहे तिथेच राहि अच्छा हा मग बरं आहे ना
नाहीे हो
हम्म हम् हम् बरं आहे हम्
बाकीचं खाण्यामध्ये वैगरे तर इकडे पण स्ट्रीट फूड छान मिळतं जसं की पाणीपुरी म्हणा किंवा अ जोशी वडेवाले म्हणून इथला खूप फेमस आहे जोशी वडेवाले म्हणून इथला फेमस आहे बघा तुम्हाला माहिती असेल तर
हा हा
त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे वडे मिळतात आणि त्यांचे मोठे मोठे शॉप्स पण आहेत
हम् हम् हम
आणि क्वालिटी कॉम्प्रमाइज नाही आहे बिलकुल त्याच्यामुळे सगळे लोक विश्वास ठेवतात त्याच्यावर ह् बाकी मी काय, मी माझंही ऑफिस असतो म्हणजे मी टीचर आहे ते स्कूलमध्ये. आणि नंत तर मग घरी घरी आल्यावर मुलगा अभ्यास आणि स्वतःचा आपण अभ्यास थोडा
असा हा
ते बरं आहे मग चांगलं आहे ना काम पण होऊन जाते आणि इन्कम पण होऊन जाते आपले थोडेसे हम् तसच पाहिजे हा आणि सिटीमध्ये राहून बगा म्हणजे अस ये की एक पशवर आपण टाकू शकत नायी दो दोघांना पण काम करावच लागतं आपल्याला हे की नाई. मागच इतके जाडी ये ना
सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला करता येतात नायी का?
हा हम्म हो बरोबर् मी पण आधी जायची पण आता सोडलय, हम् हा हा बाकी मी ऐकलय की त ते म्हणजे मिसळपाव खूप अस तिथे म्हणजे फेमस ये पुण्याला मिसलपाव
मिसळ पाव हो पुण्याचा मिसळ पण खूप फेमस ये. इथली लोक ना मिसळ जास्त खातात. तुमच्याकडे वडापाव वगैरे असतो ना इकडे मिसळ खूप खूप खातातल्या लोकांना खूप आवडते म्हणजे मला ह सवय पडली आता बारा वर्ष झाली मला इत राहून
हा हा हा
हा पण त्याच्यापेक्षा मला पाहोडा च जास्त आवडतो.
अच्छा
पण इकडची लोक मिसळ खूप खातात. म्हणजे ते कॉम्बिनेशन त्यांना खूप आवडत असत.
ह, तेच की. ठिकय. हम.
ठीक आहे, चालेल. झालाय, फोनाचा टायमिंग. हा करते नंतर.